हॅलो. हा आवाज येते का? हॅलो. हा बोल की.
काय म्हणलतेस.
आवाज येते काय?
याला यालाय.
काय?
यालाय की, बोल.
हा, अरे काय करालीस.
काय ना हो बसलोय. बसलोय रे.
हा हा. काय करा बसलीस.
काय नाही ओ बसलेलो. मगाशीच आलो आता घरात.
काय अभ्यास करत बसलीस.
हे नाय नाय. आभ्यास नाय. पहायला जावुन आलो. आता मगाशी.
हा हां.
आवरून आता बसलो.
हम्म हम्म. अरे ते जु विचान होतो रे तुला. मला कनी. वेट लॉस करून, कटिंग करायची बॉडी.
बर.
तू कसं जिम करतेस ना. म्हणून म्हणलं तुला विचारुया.
हम्म हम्म. कटिंग म्हणजे कशी करायची तुला. टोटली कटिंग. अ. एथलेट एथले टाईप. एथले टाईप करायचेय.
म्हणजे आम्हाला अशी, जास्त दिसणारी नकोय बघ.
म जास्त दिसणारे पण नको. पण दिस ठीकठाक दिसणारे पाहिजे.
हा ठीकठाक. म्हणजे शोल्डरच दिसलं पाहिजे. पण बाकीचं का असं नाय.
शोल्डर आणि मस्लल जरावं. म्हणजे काय. असं पाहिजे हो तुला.
ति तेन एवढं नाही ते दिसलं पाहिजे. हा. आज आत्ता तरी, सदुसष्ट असल की.
सदुसष्ट आणि तू काय वर्कआउट तेन करतोस. आता सध्या.
सध्या तरी, काही च नाय बघ.
होमवर्क आउट काय. घरातील.
नाही काच नाय.
काहीच नाय.
नाय.
मग एक काम कर की, म्हणजे तुला काय करा जिम ला करणार आहेस. का कसं करणार आहेस.
नाय नाय होम वर्क करण नुसार सांग.
होमवर्क वर करणार फक्त.
होय.
अ बघ. कसाय तुला सांगु
हे बघा माझ्याकडे माझ्याकड. आधीच सांगतो. माझ्याकडें घरात डंबल हाये. पाच पाच म्हणजे पाच दहा दहा किलोचे दोन. आणि एक वीस किलोचा मोठठा.
आणि मग चालतेय. तुला घरातच होते म तुझं.
हा म.
अ सपाट्या येत सपाट्या येत तुला.
अ, आपलं सपाट्या म्हणजे ते हच्या्या टाईप ना. मागे येऊन परत खाल्ण वर अस यायच.
उडी, असं बैठक मारून. खाली उडी जोर मारायचा.
हा. ते बघितले की, माहिते की.
हा मग तसं वीस वीस जमेल तसं तु दहाच तीन सेट मार तीन सेट करायचं
बरं
तुझ्या पणजे तुझ्या अजून दंडात खच नसणार.
हां
मग तसं तुला जमलं तसं दहाच तीन सेट करायचं.
बरं
ते झालं तीन सीट मारायचं की नंतर वाढवायचं म्हणजे तुझे नाहीय म्हटलं असतं तर तीन सीट मारयचेच. तुझ्या हिशोबानं मग नंतर जोर मारायचाल करायचं. जोरचं तीन सेट रेप्युटेशन तुझ्या हिशोबानन वीस पंचवीस किती जमतील तेवढ्या
बरं
मग वीस पंचवीस झालं प्लस बैठका
बरं.
हो प्लस लगेच ते झालं की ऍब्स मारायचं आहेत. अजुन म्हजे माहित आहे ना तुला?
ऍप्स म्हणजे
सिक्स पॅक सिक्स पॅ असं पूर्ण खाली झोपायचं. आणि उठून पाय शिवायचा उठून अंगठाशिवाय धरायचा
हा
ते एक तसं
बरं.
तसंच तीन सेट मारायचं
हा
मग बाकी काय तुला सांगतो सकाळी उठला उठल्या तुला गरम पाणी कोमट.
बरं.
कोमटवा प्यायचं काय उठलं उठलं तू आणि दिवसभर. सब्जाची एक बाटली केलास.
हा
सबज सब्जा प्यायचा दिवस सब्जा पाणी. फॅट जळतंय.
हा
फॅड जळतंय ते उष्णता कमी येत्या
बरं हा
आणि जरास जेवण कमी कर लाईटली
बरं
म्हणजे तीन चपात्या खातो ते दोन चपात्या खा दीड चपात्या खा असंच करत कमी करा
हा
रात्रीच जेवू नको रात्रीच फक्त कायत फळ खाऊन झोप आणि दूध पिऊन. असं करत करत हळूहळू मग सवय लागली की मग सगळं वाढवूया. कमती.
व्यायाम वाढव सगळा मग पुढ पुढ मग काय तुला सवय झाली मग तू ऑटोमॅटिक फॅट उतराया लागलं.
हम्म
की मग तू ऑटोमॅटिक कटिंग दिसायला चालू होईल.
फॅट उतराला लागल की ऑटोमॅटिक कटिंग होते का?
हा फॅट उतरल जस तुझं बॉडीचं फॅट उतरल तसं तुझा फॅट मसल दिसायला चालू हो रे
हा हा
मग तेे फॅट उतराय लागलं की तुझं कटिंग चालू होणार ॲटोमॅटिक
हा हा
असा येते त्यामु आणि जिम जर लावला अस तर मग सगळ्यात बेस्टच उपाय आणि हे जर करून संध्याकाळी पाचला तर पळायला गेलास म्हणजे ह होमवर्क आउट करून
बर.
पाच ला जर पळायला गेला अस तर मग सगळ्यातच बेस्ट काम
हा हा.
आलं नुसतं शेंगा खायच्या शेंगा आणि गुळ
बर
म्हणजे गुडघ्यात बिडग्यात झीज असली तर झीज व्हाय नको म्हणन कॅल्शियम ख कमी पडाय नको म्हणून
बरं
मग गुळ आणि शेंगा तेवड्या खायच्या जरा भाजून कशात तुला जमतील तशा भाजून नाहीतर कच्च्या डायरेक्ट हे एवढं केलास तरी तुला बास होती अँटोमॅटिक म तुला नाही नाही म्हणत एकविसाव्या दिवशी फरक जणवा चालू होती बॉडीवर
एवढ्यात
हा एकविसाव्या दिवशीच पण मनापासून पूर्ण सगळ करायाला लागतंय डायट हा डाएट वर्कआउट रनिंग सगळं पूर्ण मनापासून
आणि आता तुझी साखर पूर्ण बंद आहे व्हय
हो नाही माझ काही नाही
म्हणजे एकी जण अशी साखर बंद करतना गोड खायचं
हा
मग ते बंद केलंस काय तू
हे नाही माझा काय संबंध आहे हे ये की
त्या काय विषय नाही आहे ना आता मग मला साखर बंद कराय पाहिजे
हा हा तुला करायला लागणार
हम्म तेच चहाच्या जागी काय तर मग
तुला शुगर पूर्ण बंद करायला लागणार
ते काय
तुला शुगर चालत नाही हा तुला शुगर चालत नाही
होय
त्यामुळे तुला शुगर पूण बंद कराला लागणार
हम्म हम्म
तुला साख साखर तुझ्यात चालत नाही रे गोड तुला चालत नाही
ते झालं सोड गोड चालत नाही
परत भाकरी नाही भाकरी पण गोड असत चपातीच
हम्म
असले आणि जरास लाईटली आणि फळ पण लय खाऊ नकोस
का हा गोड असतात त्या मग
हा आणि जास्तीत जास्त जरा हे जाऊ रनिंग वर फोकस कर
हम् हम्
पळ नुसता पळं नुसता पळ आणि पळताना पण ते हे घाल काय ते जॅकेट जॅकेट जॅकेट घाल म्हणजे जतनाकरून जास्त घाम जाणार
हा हा
जेवढं पळतूयस यावेळी जास्त घाम तुला नॉर्मल पळून जेवढं घाम जातुय
हा
त्याच्या डबल घाम जॅकेटघालून जायलाहिजे
बरं
कव्हा तुझं फॅट उतरा हळु हळु चालू होणार.
हा हा बाकीच सगळं ऑप्शन होतत्यात रे फक्त साखरच मेना बग पाठ
हा हा परत बाहेरच सगळंच.
बाहेरच काही विषय नाही मी बाहेरचं मुळात खाहीत नाही.
हा मग तस मग तुझं चांगलाय आ म आम्ही आम्ही कस आहे आम्हाला काय पण खे खाल्ल तर चालतय रे
हा हा
आम्हाला कसं पण पलकीच करायचाय.
हम् हम
मग आम्हाला बलकी करायच म्हंलं आम्हाला कायण खऊन चालतय साखरिकगरा आम्हाला अस कशाच बंधन नाही फक्त जरा. लय पण नाही बाहेरच मिनंटनमधी लय बाइर खाल्लस की मग काय उपयोग नाही तेचा.
हा हा
दहा लाईटली मिनंटनमध्ये
हम्म हम
आसाय
ते मला ते कळांल सोड.
हम्
नुसता साखला मग चहा मध्ये ऑप्शन काढाय पाहिजे.
मग कॉफी पी की कॉफी कॉफी कॉफी चालते तुला पण कॉफी असली नाही ब्लॅक कॉफी हा ब्लॅक कॉफी वर घ्यायला लागणार तर तुला चाची ऍडिकट असतील.
हा
मग तुला कॉफी घ्याय पर्याय नाही नाय कॉफी् घ्याययची डायरेक्ट असं कर हम्म आणि काय? तर सपोर्टर नाही तर काय तर टायटी घे.
हा ते हाय सोड
हा मग ते रनिंगला जायच आधी घाटलाच तरी चालतय एकदम मग कस पण काय पण पळ किती पण पळ चालतय.
हा
फक्त जरा शूज चांगला कुठला तर घे.
हम्म! ते घेतो की
हा शूज जाड चांगला आणि जरा फक्त नीट व्यवस्थित कर. काय अटीमेट तुझ. पळणं ऑटोमॅटीक होतयच अनमॅटिक तुझ फॅट जळतय तस पण
पळताना कसं पळतयस.
हे बग कसं म्हण तुझ आता नवीनसल्यामुळे जरा हळूहळू पळ शिसतात.
हा
जरा पहिला स्टॅमिना बिंल्ड कर.
हा
मग नंतर तू कस पण पळ चालतय तुला
हम्म
आणि नवीन नवीन असले जर पहिल्यापासून जर ओढून पाहाला लागला आज फास्ट
हा
तर पोटात दुखाय चालू होतय आणि पोटात दुखतंयच. त्यामुळं जरा पहिला स्टॅमिना तुझा बिल्ड होऊदे तुला पहीला श्वास श्वासत घ्यायला येऊ दे व्यवस्थित
हम्म.
प कारण पळाय लागल की श्वास घेता येत नाही.
हम्म ते मेन प्रश्न सगळ्यांना पडतो की श्वास पळताना घेत घ्यायचा कशानं?
दोन, नाक नाक नाक. तोंडानं नाही तोंडानं संपतय पाकच.
हा हा.
नाकानच घ्यायचा दोनदा आत दोनदा बाहेर म्हणजे एक स्टेपला आत एक स्टेपला बाहेर.
हा म्हणजे कॉऑर्डिनेशन जमवायला.
हा म ते तुला मे ते होते रे.
हा हा.
तू नंतरही केलास नाही जवा तो स्टॅमिना मुरला तुजा दम मुरला सगळा व्यवस्थित.
बरं.
तुला ॲटोमॅटिक सगळ समजाय चालू होतय ते.
हा हा.
की कसं पळायचं? दम कसा जातोय? तु नंतर तुझ तू ऑटोमॅटीक पळतयस, फक्त जरा पहिला स्टार्टिंगलाच तेवढं ते हे होतय, स्टार्टिंगच्या फेज मध्ये.
हम्म हम.
नंतर ते ॲटोमॅटिक, तुला जवा ती सवय झाली की नाही तू ऑटोमॅटिकच पळाय चालू करतयस.
हम हम.
मग पोटात बिठात दुखायचं कमी येतय मग श्वास मुरतोय, श्वास पण ता व्यवस्थित होतय, श्वास फुलत नाही. छातीत दुकत नाही. कारण त्यांचे नवीन नवीन पळतय तवा छातीत दुखतय नाही.
होय माहिते की.
हा मग ते तुझं जसं पुढं जातील तस तुझ छातीेत दुखायचं कमी येतय हळूहळू.
हा हा आणि पाचला उठतोयस न्हवं तू? मग किती ला झोपतोस रात्रीचं?
दहा, करेक्ट दहाला होय दहाला म्हणजे मी झोपलो असतोय गाढ.
हम्म हम्म.
दहा अकरा मी अजून मला आठवत पण नाही आता कधी अकरा वाजेपर्यंत जागा असेल मी.
हम् हम.
दहाला म्हणजे मी झोपलो असतोय पूर्णपणे.
हम्म बरोबर चालते चालते.
चालते चालते कर कर फोन कर मला, हा. बोल की बाई हाम शिकवालि.